हॅलो
हा जीवलिस.
होय जेवलो की‌. तू
जेवलो, काय करायलासा.
काय नाही भांडी घासणार आहे. आत्ता जेवलो. भांडी पडल्यात.
हम्म, बरे आहेत सगळे.
होय आहेत की तिकडचे.
आहेत की. काय करालायसा.
काय नाही भांडी घसायचय.
बर बर म आणि काय मग.
काय नाही बाई कधी गेलीस.
अलो की लागेच‌
हा हा कसा झाला उरुस.
झाला चांगला झाला.
हम्म, पाडवा
झाला चांगला.
हम्म, जेवण कोण केलत भाऊजींनी.
भाऊजीने केले.
चांगल झालत काय जेवण. होय झालात की. हा
हम्म, काय नाही बाई आणि काय?
काय नाही. परीक्षा सपली, पोरगीची?
पेपर नाही अजून, एप्रिल महिन्यात आहेत.
आं, सुट्ट्या पडणार व्हय एप्रिल मध्ये?
होय, सुट्ट्या पडत्यात की, पेपर झाल्यावर
फिरायला गेलतासा का नाही उरसात?
एकदाच गेलतो, त्याच्यावर काय नाही.
का?
नाही गलो.
म खेळणी, बिळणी आणला नाहीसा पोरांना?
नाही, नाही.
का?
नाही आणायला, चालतंय ठेवू काय?
पाळण्यात बसलीस का नाहीत?
बसलेत की.
हम्म्, मग आणि
काय नाही बाई.
अं जेवल्यास का नाही? जेवलो. होय, जेवलोय. भांडी घासायची हाईत गरम व्हायलयं तिकडं?
गरम का हायच की, तिकडं तर जास्त होत असल.
होय, लई गरम व्हाय लागलयं
मग काय, स्लॅबचा हाय त्यानं तर जास्त होत असंल.
होय आणि गर्मी चालू झालीया. हा लई गरम व्हायलंय.
हलके कपडे घाल, त्याला सुती.
होय, हलकीच घातल्यात. त्येला तर डोक्याला घाम यायं लागलाय. लई गरम व्हायलयं बाई, आज तर लई गरम व्हायलयं पाऊस पडतोय का काय असं वाटालंय
इकड झालतं वातावरण, काय एवढा पडला नाही.
हा, आता तिकडं झालाय की पाऊस, चालू झालाय.
पाऊस जा वारा आहे गं नुसता, पाऊस काय झाला नाही इकडं.
अं, तिकडं पडतोय, एप्रिल पसूनच एप्रिल मे पासून चालू होतंय पाऊस, चालूच होतंय, या महिन्यापासून. होय. पाऊस चालू झाला कि, मक काय
हम्म, मग काय आणि?
काय नाही पाऊस चालू झाला कि, मग काय ऐकत नाही पाऊस
होय.
लवकर.
नाही.
हम्म, ताईला फोन केलतीस? नाही करणार हाय तिला. हां, हां उद्या कर म तिला उद्या.
हा, हा, उद्या लावतो.
हां चालतंय, ठेव हां, ठेव. त्याला सांग ना. करतो का तुला?